हा ना, काय करताय? आता झाली बरडीपाडा हम्म मग बसले.
झालं का आरोग्य तपासणी?
हो झाली. तिथून गेले होते, मग तिथंच अंगणवाडीचे काय च्या घरी स्वयंपाक केला, तिथंच जेवण केलं मंग आले. हो.
आरोग्य तपासणी होता झालं की लेट
कोणाच तुझं?
हो ना आहे अंगणवाडीच उद्या आहे अजून एक आजत
आमचं झालो दोन्ही अंगणवाडी मध्ये
चाल का
हो काय मग काय जेवण केलं आज काय स्वयंपाक केला
पाहणे आले होते माझ्या घरी काल
हम्
त सकाळी त्यांना असं आरोग्य तपासणी पण होते मग मला पण फिट होणार त्यांना पण त्यामुळेळी झाकली सकाळी आणि पापड डले
हो का
ले तर दालबाटी बनवली आणि आपलं हे आमरस केला
हम्
उडी तव आज सकाळी खिचडी बनवली
चांगलंय मग, गेले का पाहुणे?
हो गेले ते दहाच्या बसमध्येध्ये वगैरे होते मग त्यांना पण उशिर होणार होता. आणि मला पण इकडे जायचं होतं म्हणून. भाजी भाकरी करायला वेळ लागणार म्हणून चिडीप आज माझ्या म जाणार ते तिथं आज मुक्कामाला राहणार हो हो त्या घरी जा म्हणजे माझा मामाचा मुलगा आहे रामपूर ला राहतो तो
हा
मग तिथून त्याची सासुरवाडीला घोटाडीला आहे ना
हम्म
त इथं आले होते ते दोघी मग मी बोल ते त्यांना दरवेेळेस माझ्याकडे येतं येतन नल तर आज काल आले होते ह
हा ह
तर आ एक मुक्का मीथ राहिले आता सांगत होते की उद्या आम्ही आ त्याच्या घरी एक कामाला राहसे
हम्म
होकच इच्छा रा
ते पावरी भाषामध्ये ग्रुपमध्ये मॅसेज टाकून द्यायचां ना सुनीता हाय करून
हा
काहीतरी टाकलेलंय जाईन अ करा असा ग्रुपला आता पावरी मध्ये बोलावं लागेल का सुनीता
हो बोल ना बोलाय का नाही
पावररी म उलट चांगलेय मणत दहा मिनिट काय जास्त बोलू
हा बोलायचं ना मग
च्छा
हो जायला सोनाली मॅडमाने कॉल केला होता का
हो रात्री केला होत दोनदा तीनदा केला होता म्हणे दन्वंती ताई मी इकडून फोनला तिला मी सांगितलं माझ्याकडून काल होत नाही मॅडम म्हटलं काय करू आता तर जाऊद म्हणे मी लावते दोन तास तीनदा लावते पण रिंग येते कट होऊन जाते असं म्हणत होती ती.
हा.
फोनच लागत नाही काय झालं असं म्हणत होती.
ना.
जाऊ दे म्हणे बोलून घेऊ आपण गप्पा मारून घेऊ असं म्हणत होती पण फोनच नाही लागला. मग ठेवून दिला.
नाही लागलं का?
नाही लागलं तिला सांगितलं थोड्या वेळाने पुन्हा एखादा ट्राय ट्राय करायचा फोन लावून तर हो म्हणत होती फोन लावलंच नाही फोन
फोनच लागत नव्हता म्हटलं आज काही रविवार आहे कोणीच फोन लावणार नाही का म्हणून काय मी गुपचुप बसली तर मॅडमांनी कॉल करून दिला होता.
मी पण काल रविवार होता म्हणू कोनाला कोणालाच
म्हटलं असून येत त्या बी फोनच करत नाही का बरं कोणीच करत नाही म्हणून का मी पण केलं गरज घर सावरत होते त्याच्यामुळे काही लक्ष नाही दिलं.
कशाला ते भारती ताईन ते कॉल केले होते मला सकाळी ताई तुला कॉल करणार हो तेग इकडे गावातच लग्न होतं ना इथं
हम्म.
ते माझी प्रिय लीडर नम्रता आहे तिच्या भावाच तर मग तिच नाही तिच नाही तिच भावाचं
त्याचा भावचा हा.
मग तिथे चाले गेले होते काल आइ
हम्म.
त्याच्यामुळे टाईम पण झाला होता.
रीमा ताईला रात्री लावला होता ती म्हणती का काही नाही जेवण केल गोळ्या घेतल्या आणि आता आराम करायचंय म्हणती मग जाऊ दे म्हणे स काळी बोलू म्हगून अस सांगून दिलं तिला बी.
आता केला होता नाही पण तिच्याशी बोलली होती ना आता तुमच्या पाहि
आता का?
हा.
हम्म. मग आणि हि कमली ताईला रात्री साडे दहा वाजता का पावणे अकरा वाज आता फोन लावून पाहिलं तर लागून गेलं. बोलत होती ती मला का ग म्हणे तुला का इतक्या रात्री फोन कयच करते असं म्हणत होती ती. मी का झोपून गेली होती. असं म्हणत होती ती मला का झोपच लागायची नाही.
मी पण सीमा ताईला म्हणजे हेच सांगितलं होत.
पण त्यांच आता आहे विजिट होणार आहे त्यामुळे त्यांना धावपळ जास्त आहे ना.
हॅलो?
हॅलो ऐक
हो.
ते सीमाताईंना कॉल केला होता पण त्यांना आता धावपळ जास्ती आहे ना अग ते विजिट होणार आहे म्हणून.
त्यांच्याकडे विजिट आहे का? जुन्या गावामध्ये.
हो वजिट आहे
चांगलं बाईसून येत मला तर भीती वाटते एक तर माझं तिकडे बरडी पाडालाच येत त्यात वि जेतल्या म्हणून
आणि सांगत होती ती शहादाला आलेले आहे ते दोन दिवस आमच्याकडेच फिरणार असं सांगत
उठमान मुडीयाला
हो मानमोड्या बुलणा आणि हिमलगाव
मलगाव
हे यांचा डाटा क्लिअर नाही झाला ना ग त्याच्यामुळे
त त्यां त्यांचं कस काय क्लिअर नाही झालं सुनीता ते सीमाच ता किती अपुरा डाटा होता
हा ना तेच सांगतात की आम्ही भरला होता आणिी पस मध्ये धाग होतच नाही असं सांगत होते काही
काय माहिती बरलाव सर तर दाखवून दता सुनीत त्या असं म्हणतात तेरा
खूप पहिले भरला तो डाटा आणि तो आता म्हणजे. पहिले एवढं भरायचं नवतं म्हणे आम्हाला नुसते वजन टाकत होते आम्ही लस करून हा लस करून तारका पण टाकायच्या नव्हता आणि जन्म इतिहाच पण भरलं नव्हतं पहिलाचा डाटा आता त्यांना क्लिअर करावं लागेल.
हम्म ते तिला त किती तरी तीन दिवसाची मुदत दिली होत ति सीमााताईला एवढा मोठा लिस्ट दिला होता तिला.
हा ना पण ते झालं नाही ना ग आता तीन चार वर्षांचं ता भरावं लागेल एक तर मग त्यांना किती अडचणी येणार
हम्म ते अंजली बी म्हणत होती होहिणी म्हणे आता दोन तीन महिन्याचा म माझा डाटा दाखवत नाही तिकड तर मग नवीन बरावं लागेल असं म्हणत हो त नवानगरची अंजली
हा हा
तिचा बी डाटा भर लाग नाही दा म्हणजे जे बरला आहात आपण दाखवत नाही तिथं ऑनलाईन म असं म्हणत होते सोर असं सांगायचे की
काही नाही दाखवत
ते एक महिना डिलवर्हरीचा महिन्यामध्ये भरलाज नसेल ना
हा
बरला नाही तर कशाला दाखवणार ते डाटा
काय
बरला असेल तर दाखवून देतो तीच मणत होती बरला नाही
अगदी का करून घ्यायचं ना मग कवर थोडं थोडं अरे म्हणज त्यात म ह्यात कवर्ह केलं ना तर मग पूर्ण हँडल होऊन जात काम आणि दुसऱ्या महिन्यात करायला गेल लोन मग मागचं पण आणि आताच पण डबल काम कराव ला
डबल काम करावं लागत तिथं महिना बदलावा लागत परत वजने टाक वा लागतो किती हे होऊन जात
ह ना त्याच्यापेक्षा तर आपलं आपलं...
चांगलंय.... तप...
करन घेईन....
हो जा.....
क्लिअर डाटा केला ना मग अडचणी नाही येत ग डाटा पूर्ण राहिला ना...
हम्म...
आपल्याला पण मग मागचा डाटा पण आणि आताचा पण तर मग भरायला पण
हा ना.... माझं बसून इथ चार पाच बर्डीपाडाचे पाच सहा पोरांचं आणि इथलं सात..... पोरांचं हे लसीकरणाचा डाटा बरायचाय पण... त्यांच्याकडे हे एमसीपी कार्डच नाही भेटून राहिला तर कुठून भरू....
यांना दिलं नाही का?
दिला असेल पण ते शेतामध्ये आहे कुठ.... ठेवलं गेलं हिच्याकडे दिलं होत तिच्याकडे दिलं होत आज सांगायला लागतात ते....
असता...
मग सापडायचे नाही तर काय करू मॅडम सांगत होती दोनवती ताई सगळा डाटा.. लसीकरणाचा भरून झाला का नाही म्हने मॅडम बाकी पां
माझं तस तर सगळ्या लसीकरणाचा डाटा..... क्लिअर झालेला आहे आणि जर मा..... तेहाजच पण पूर्ण भरून घेतलं...
जन्म हि त्या.... इतिहासचं ते सगळ्या पोरांचं बरावं लागतं कसून त्या...
हो सगळ्यांचं म्हणजे एप्रिल पासून...
एप्रिल पासून....
हो.... एप्रिल पासून....
दोन हजार पंचवीस....
हो दोन हजार पंचवीस पासून जी आपल्याकडे गरोदर माता होती ना.... ते गरोदर माता तपासून घ्यायचं....
हा गरोदर माता आता आपल्याकडे नोंदणी होती...
हो एप्रिल महिन्यात.... त्यांच्या पाासून तर पूर्ण इथपर्यंत पूर्ण कव्हर करायचा तो डाटा... आता या महिन्याला जना विना घेणा... त्यांचा डाकाा तिथंच भरून क्लिअर करून लिहायच...
हम्म...
चालेला ह्या धनावती ता कोटती...
हो थँक यू...
हा नंतर करतो
हो....